हॅलो
आवाज काय का दिीदी हा कोणत्या टॉपिक वर बोलू आता
आह
कोणत्या टॉपिक वर बोलू
त्याला जे पाटल ते
आं
अ जे विचारयचे आहे ते चार जस बोलायचे आहे आणि
ह आपण एक त की जर सोशल मीडिया एक महिन्यासाठी बंद झालं तर ओके
हा बोल अरे बारीश पण होते इथे
हा म्हणून उद्ध नाही होत आहे
हा
तुला काय वाटतं काय होणार जर सोशल मीडिया पूर्ण एक महिन्यासाठी बण झाला तर
अरे इथे इतकी बारिश आहे बापरे ते इक्वलपू एक पण थॉडी लागते त कती खूप बारीच आली इथे आवाज येतो का
हा हो
हा
काही ददी
खूप बारीच आहे ना आवाज पण नाही खुला येतो मला हा आता काय
तुझा आवाज नट नाही येत आहे बंद झाला का आपण संध्याकाळी बोलू
हा दस मिनिट
ते
अरे ठेवू नक बोल हा दस मिनिट बोहे संध्याकाळी बोहिणा
हो
हा नाही तर मध्येत कट केलं मग
हम्म आता त सांग त्याला काय वाटतं जर सोशल मीडिया एक महिन्यासाठी बंद झाला तर
हम्म काय वाटणार अरे नाही बोलता येईल
हट अं जर सोशल मीडिया एक महिन्यासाठी बंद झाला ना तर म्हणजे फायदे पण होणार त्याचे आणि तोटे पण खूप राहणार
हा तेे
हा फादे एक सथान मला तू मोबाईल बघते बरोबर आणि मोबाईल इंटरनेटच एक महिन्यासाठी पूर्ण बंद झाला काहीच नाही चालत आहे पूर्ण एक महिना झाला मग तुला कसं वाटते
पाऊस पडत आहेती फेकायला नाहीेत हा
म्हणजे आजकालची जनरेशन आहे सर्व काम मोबाईल म करते बरोबर ऑनलाईन असतो किंवा आता म्हणजे स्टडी पण स्टुडंट मोबाईलवरर करतात काही जॉब पर्सन आहे जे ऑनलाईइन वर्क करतात बरोबर
हा
मग तुला काय वाटत जर सोशल मीडिया एक महिन्यासाठी बंद झाला. तर काय काय नुकसान आहे मला
आता जे काय चालत आहे. ते सगळं नुकसान होऊन जाणार ना ह
हा जस
हा हा
मुळे ऑनलाईन स्टडी करतात. बरोबर म्हणजे कोणाला ऑफलाईन नाही. आपल हा मग त्यांच पण नुकसान होणार म्हणजे त्यांना पण वाटणार म्हणजे नेट नाही चालणार आणि मग त्यांची स्टडी पण नाही. होणार
हा
आणि दुसरे तर जे जॉब पर्सन आहे. जे घरीच बसून ऑनलाइन वर्क फ्रॉम होम करतात. त्यांच्यासाठी पण म्हणजे जॉब जाईल आणि आता तर सर्व काही कामे ऑनलाईनच होतात. काहीच ऑफलाईन नाही होत जस आपण पण ऑनलाईनच बोलतोय आता बरोबर
हा आता हे मोबाईल पण नाही. नसलं तर कुठे आहे. कोणासोबत बोलू एकमेकांसोबत
हा म्हणजे एक संवाद बंद होऊन जाणार ना आपला की
हां
आणि बाकी काय आपल्याला म्हणजे न्यूजपेपर पण नाही आपण आता वाचंत कारण की सर्व बातमी जी आहे ती मोबाईलवर येते. आपण मोबाईलवर पाहून घेतो. की आजची बातमी काय आहे ती मग ते पण म्हणजे आपल्याला ऐकायला नाही भेटणार कारण की आपल्याला मोबाईलवरच दूर दूरच्या भारतामधल्या नाही तर विदेशातल्या पण बातम्या ऐकायला भेटतात
हा दुसरीकडून
हा मग आपल्याला माहिती पडून जाते की आपल्या भारतात काय काय चालू आहे. आणि तिकडं काय काय
हा हम्म हॅलो
हॅलो आवाज येतोय?
हॅलो आवाज येतो का?
हा तुझाआवाज येतोय मला
तुझ आवाज येत नाही इथे
नेटवर्क कमी पडतोय ना म्हणून
हा इथे पाऊस पडतो ना म्हणून आणि ते नेटचे पण प्रॉब्लेम येते.
हा
मला दे म्हणजे जितकं माहित आहे तितकं बोलते
हा जे माहिती आहे ते बोल जा तर आणि फायदे आहेत. तर म्हणजे जे जास्त मोबाईल बघतात. ना त्यांच्यासाठी एक फायदा असणार की ते म्हणजे मोबाईल कमी बघणार आणि सेल्फ स्टडी किंवा बुक्स वाचणार इतर काही वर्क करणार ते हा हा
बर हं अजून काय विचारायचे आहे का?
अजुन
अ जे आहे ते विचाराव लागेल का तिथे फोन वर बोलायचे आणि ते
हां
आणि असं दुसरं असं कसं पण असं गप्पा मारतात तसं नाही का? होऊ शकतात ना.
ह अ
हा
म्हणजे माहिती नाही शेअर करायची
हा हं माहित नाही मला पण इथे काय कर?
हा
हं...
तस आता जास्त करून ए आय निघालय.... बरोबर.... मग सर्वे कामही तोच करतोय आय ये आ आय मग जर...
ए आय हा...
सोशल मीडिया बंद झाला तर त्याचा पण वापर कमी करणार माणस....
हा.. ह... आता पा..
आणि आता म्हणजे बाकी काय करतात? ऑनलाईन बिझनेस करतात..... जसं मिशोवर आपण पाहिलं किंवा पाच कॉनटेंट क्रिएटर आहे.... कोणी रिल्स बनवत म्हणजे त्यांचे पण खुप...
सगळं...
हा म्हणजे त्यांना ऑनलाईन सर्व पैसे भेटतात मग त्यांच..... म्हणजे खूप मोठं नुकसान होऊन जाणार....
हं....
हा म्हणजे त्यांचं मोठं नुकसान होणार की मग हा.... त्यांना प्रश्न पडणार आता आपण काय करावं?
हा ते...
आणि जसं आपण पाहतो आता आपण.... कुठं कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला गेलो किंवा कुठं पण.... काय कागदपत्रे काढायला गेलो. तरी तिथे पण..... आपली म्हणजे आता जी वैयक्तीक माहिती आहे ती पण..... ऑनलाइनच फॉर्म भरली जाते ऍडमिशन ऑनलाइन सर्व आता ऑनलाइन चालेल बरोबर....
ऑनलाईन....
आता रिझल्ट ऑनलाईन लागतो. सर्व सर्व सर्व ऑनलाईन....
ऑनलाईनच हं.....
हा म्हणजे काय? ऑनलाईन राहत मग आपल्याला घरी बसून बसून... सर्व माहिती मिळुन जाते आपल्याला कुठ जायची.... गरज नाही राहत ऑनलाईन..... काम पण झाला ना तर आपल्याला किती फिरावं लागतं इथून तिथे तिथून इथे....
हं ऑफलाईन असत तेव्हाच फिराव लागतात ना खूप फिरावं लागतं....
हा खूपच.... ऑनलाईन राहत तर काही नाही मोबाईल व ईमेल पाठवला..... मेसेज केला होऊन जात तिथ हा बसून बसून होऊन जात....
हा.... ते खूप दिवस झाले तर मराठी पण नीट बोलता येत नाही....
ह....
हम्म.... दस मिनिट झाले ह....
झाले का हा झाले ठेवते मग मी.... संध्याकाळी करेन.....